हॅलो नमस्कार भाऊ.
नमस्कार नमस्कार.
काय चाललं?
काही नाही बस.
मजेत का.
हो मजेत ना. तुमचं काय.
बाकी आमचं काही नाही पावा पोरं-सोरं-डोरं.
आ.
हा पोरं, सोरं, डोरं.
आज काय वेगळं.
हां.
बरं बरं पोर पाव राहिले की आता.
हा आता काय करताय?
असं असं काय झाली.
काय सांगू तुम्हांला आमच्या जीवनाची कथा.
काय झालं तुमच्या जीवनाला?
आमचं जीवन रहस्यमय झालं.
कस काय ओ.
बाकी काय विचारता तुम्ही सध्या अवकाळा चालू पाणी नाही. पाऊस नाही.
तरीर पुन्हा ब
पावा बारीक बारीक जनवर पावा काय करतेव आता. शेतातले कामा पावा हे पा काय काय पा डोके चल ना. तुमचं काय चाललंय.
आमच्याकडं काही नाही भा आताच आता बाहेरून आलो आणि पाऊस चालू झाला लगेच.
अरे वा वा वा वा आनंदाचा श्रण ये मगं हा.
हम्म आता असा जोऱ्यात चालू झालेला आहे पाऊस आता लगेच.
खरंच आनंदाचा श्रेण ये तुम्ही पेढे वाटले पाहिजे.
हो ना आता पिढ्या आणावं लागेल ना बाहेरून आता काय बाहेर पण पेढे आणायला जायचं म्हटलं तर तेज ना आता काय म्हणता त्याला.
हा हा हा.
पेच पटलाय ना आता आणायचा. कारण की बाहेर आता ते काही नाही बस आराम चाली सध्या तुम काय चाललंय.
हा आमचं काहीच नाही आता असंच चालू आहे तुम्ही म्हणता तसं.
हो का.
हो आता तुम्ही सांगा आता तुमचं काय चाललं.
आवर आ
हो येतोय तुमचा आवाज हॅलो. हो हो येतोय येतोय तुमचा आवाज येतोय बाकी काय चाललंय तुमचं?
काही नाही बस आराम चालू आहे आता सध्या आता पाऊस आला आता आता उद्या करू काहीतरी. काम काढू ना.
हो शेतकरी आपण आता काम करावच लागणार आहे.
हो मग त्याशिवाय पर्याय नाही ना आपल्याला
हो शेतकरी आपण शेत शेतकरी ना आता काय करतात त्याला. बरोबर आहे की नाही. आता काय करतात शेतीचे काम करावं लागणार आहे आपल्याला शेतीतले आता सगळं आवडतो तुमच्याकडे आनंद अस आणि पाऊश येन म्हणजे एक सणासारखा एक सणच ये तो आपला. कारण की आड मागच्या पंधरा दिवसापासून एक थेंब नव्हता थेंबे थेंबे पाणी साचे. हो तेने म्हणता की थेंबे थेंबे पाणी साचे साचलेल्या पाण्याचा वापर करावा जपून जपूून.
ह ह ह बरोबर आहे बरोबर आहे.
तुम्ही घालवलेले क्षण तुम्ही घालवलेले क्षण क्षण पाण्यात तुंबून निघावे. पाणी असावे नित चार नातं लावा पर फिल्टरचा ना कसे असावे स्वच्छ ते पाणी होना काय कर आता कवी कवित्रीचा कवीन वापर करावा पाणी पडावा देवान
त करायला.
मग करावं लाग तुम्ही म्हणटले तुमच्या होटातून पाणी यावे जशे तुमचे आरोग्य सुलभ राहावे.
हो का. होऊ द्या होऊ द्या मग अजून एक दोन कविता होऊन द्या तुमच्या
तुम्ही तुमच्या डोळ्यानी कॉलेजला कन्या बघावी आणि ती तुम्हाला नंबर द्यावी.
असं नका हो बोलू.
फुलाच्या फुलपाखराने तुमच्याकडे वर मान करून पहावे आणि तुम्हाला तुमच्या मिठीत त्याने यावे. तुम्ही तुम्ही कॅन्टीन ला बसावे
हो!
तुमचे आरोग्य सुलभदायी राहावे.
हो हो हो! मग काय म्हणतो तुमचं आरोग्य कसं हाय बरं हाय का? ह ह
बाकी काहीच नाही तुमच्या माग आता तुम्ही काय म्हणताव.
हो का नाही तुमच्याकडे तब्येती कशा आहे म्हटलं आता चांगल्या आहे का सर्वांच्या?
नाही ओ आपल्या पिंटूची तब्येत लयीच खराब होती आता माग.
काय झालं तुमच्या पिंटूला?
आमचा पिंटू जरा गुरमाळला ओ जरा ते काय बाहेरचा खायला लागला तो. लक्ष द्याल नाही मी जरा घरी नसतो.
मग पिंटूला तुम्ही घरात बांधून ठेवायचं की.
पिंटू कसा हाय जरा डेंजर पोरग हाय लहान हाय. जिद्द पूर्ण करत ते रडतय जोर जोऱ्यान तिला डोक आपटतय पैसे दिले नाही की लाडका आहे ना हो काय करताय त्यला. लाडक्या पोरांचं आता ऐकावं लागत. ते ऐकत नाही त्या जरा काय म्हणत्यात लाडकं करून ठेवल आम्ही पिंटूची मम्मी ऐकत नाही ओ.
तुम्ही त्याला लाड लाड नाही करायचं ना एवढा.
अहो ती पिंटूची मम्मी ऐकत नाही ना काय करता आता.
अरे मग पिंटूच्या मम्मीला सांगायचं की काहीतरी माझ्याकडे नंबर द्या मी बोलतो.
काय करता ऐक ना ती बया आणि आता ते पोरगं आजारी पडलं होत. इतकं दुखलं इतका पैसा गेला तुम्हाला काय सांगाव दादू.
अ काय झालं होत नेमकी काय बाहेरच खाल्लं होत की काय झालं होतं त्यला.
हा! ते फास्ट फूड खात होता तो त्यला जरा डायबिटीस सारखं झालं होतं परत अंग वगैरे कापणं. ला एवढाच लहानपणा आमच्या पूर्ण फॅमिलीत कोणाला डायबिटीस नाही पण त्यलाच ती इनक्रीज झाली होती मग. शरमटले होत म्हणून लहान मुलांना पण त्याच्यावरती फास्ट फूडचं प्रमाण कमी करा म्हण्टले.
हो ना ते आता सध्या फास्टफूडमध्ये भरपूर ते येतय ना भेसळयुक्त होतय ना. पदार्थ सर्व
हो!
ते मग भेसळयुक्त पदार्थ आल्यावर आता आपले मुलं खाल्ले ना हो भेसळयुक् इतर पदार्थांनी मुलांना
काय करत्यात तुकाराम मुंडे उगच ऍक्शन घेताय का एवढ्या डेअऱ्या बंद करायले, सील करायले, परीक्षा दूध बघा कि मार्केट मध्ये किती.
ते ते केल्या शिवाय पर्याय नाही ना त्यांना
हो ते इमानदार ऑफिसर आहे बा तो
हो त्यासारख्या अजून दोन तीन पण आले तर खूप होऊन जाईल.
हो या समाजाला त्या माणसाची गरज आहे. हम काय करता मग आता छोट्या मोठ्या गोष्टीच चालूच असते. पण आता त्या गोष्टीवर काही ऑप्शन नाही ओ
घ्या पाणी पाणी प्या पाणी बिनी प्या
अर बा पाणी कुठं प्यायलाय तुम्ही. आमचं पाणी संपलंय ओ आमच्या इकडं जारचं पाणी येत जार पाणी संपलं आता जार सकाळीच येत गाडी टाकणारा टाकायला. तेव्हाच प्यावा लागते पाणी दूषित झालं काय करणारा राता काय दोन तीन बाटल आहे की हो दोन तीन बाटल्या आहे की पाणी आता. हो दोन तीन बाटल्या आहे आता आम्हाला फिल्टरच पाणी प्यावं लागतंय साध्य बोरचं पाणी प्यायला जमना जमिनीत पाणी दूषित झालंय. पीएच वाढलाय ओ आता तो आपल्या जीवाला हानिकारक आहे. काय करत
हो ते पिलंच नाही पाहिजे ना आता सध्या तरी जोपर्यंत पाऊस पडतो तोपर्यंत.
काय त्याला ऑप्शन नाहीता पाणी दूषित झाल्यामुळे सगळा घोळ झाला हो
हो पण मग पाणी जास्त पिलं पाहिजे ना आता माणसांनी म्हटलं तर
हो पाणी तर प्यावाच लागणार आहे आपल्याला पाणी माणसांनी किती प्यायला पाहिजे दिवसाला सहा लिटर का सात लिटर प्याव लागते. जल है तो जीवन है पाणी के बिना बुद बुद समाही जाती है. पाणी नाही मिटता आदमी मिट जात है.
हा हा हा जमलं की
की लहरों पे आप क्या चहते है आप जिस कवी को चहते हो आपको कभी सुनाता नाहीे
हा हा हा हा हा हा वा वा.
पाणी हे तो जीवन है जीवन है तो लडकी है लडकी है तो आदमी है और आदमी हे तो जल जीवन है.
आवा आवाज आवाज आवाज घुमतोय ओ तुमचा.
हो का जलचक्र ही आपका जीवन चक्र है जीवन ही पाणी है पाणी ही जीवन है.
झाला कि तुमचा वाले शब्द कळत नाहीये ना आम्हाला हम्म
पाणी आपल्या पाण्यावर आपलं जीवन आहे ओ. बाकी काहीच नाही असंच चालू येते गो पिंटो आपला जर आजारी पडला.
हो का काय मग तुमच चालं काय मजा चाललय वाटतं. काय तुम्ही
हो मजा तर चालू आहे पण आता काय करता मजा म्हणता काही सजा आहे पाणी पडला चला पाणी पडला नाही तर आयुष्य आपलं पीक जळून जाईल आपल्याकडे काय उरल नंतर काय खाशाल. इ‍थ टेन्शन याल आता आ
घुमतोय तुमचा आवाज हॅलो
चालतय मग करतो मी तुम्हाला कॉल. हो हो
साधा कॉल कर